बोल ब काय बोलतोस?
अगं काय म्हणतोस कुठं आहे?
काय नाही कॉलेजला आहे बघ
कॉलेजला आहेस का घरी नाही गेलेला?
नाही ना अरे इकडून सगळे शिफ्ट झाले ना गावी.
हो का?
हो रे त्यामुळे
अरे अरे असं आहे का?
एक दिवस तरी अर्धा दिवस जाणार म्हंटलं यायला म्हटलं कशाला जावत दोनजे
हा ते पण आहे रे.
मग तेच नाही आता अर्धा किलो दिवस गेलो अर्धा दिवस राहणार एक दिवस मग परत ओला दुसऱ दिवशी अध्या दिवशी परत निघायला पाहिजे तिकडून
बरोबर तू दग होणार त्यात नाव
आ
दगदग हार तुझी त्यातनंच.
हो त्यात ना म्हणून म्हटलं कशाला जाऊ उगाच.
बरोबर आहे बरोबर निर्णय घेतलाच म हम्म.
तेच काय करणार मग ते कामाला आहे रे जरा मग काम करतो जरा.
कुठे आहेत
इथे पंपावर कोय बॉडीत. झाली आता आज तारीख किती अकरा ना काहीतरी
हा.
झाले आता दहा दिवस झाले
हा हा अरे आम्ही कॉलेजला येत नाही ते तुम्ही कुठे आम्ही पण बघितलं
अरे नाही रे, जरा खर्च काढाला पाहिजे ना ज
बर बरोबर आहे खर्च तर निघाला पाहिजे
ते घरच्यांवर डिपेंड राहून किती राहू आता
ते पण आहे रे आपला खर्च आपण निघाला क काढतोय बरं आहे तुझं मग.
हा म्हणते आता हाय कॉलेजला जातोय थोडा दिवस.
हा.
कामाच पण लोडणार एवढं काय सात ला जातो
हा
आणि साडे अकरा बारा वाजता बंद करतो आणि सकाळी साडेसहा चालू करून बर सातला हिशोब दिन म रूमवर जातो
बरोबर सोबत कोण म
अ ऋतू आपला
ऋतू आहे, बर आहे मग जोडी जोडी जमली आहे तुमची चांगली.
हा ना
हा, हा
सात ते नऊ मी करतो, पुढे तो. नाही तर कधीतरी, सात ते नऊ तो करतो. पुढे मी जास्त गाडी घी क, हं जास्त किती सात ते अ नऊ साडेनऊ पर्यंत गाड्या येतात, त्याच्यानंतर पच्चतीसच गाड्या येतात.
हा नंतर येत नसतील तशा मोठ्या गाड्या आल्या अस तर क्वचितच
होय, काल रात्री पण आली होती एक गाडी. पण झोप एवढी आली होती उठलोच नाही. उठलो फोन घेतला अ लावला ब्लूटूथ चार्जिंग, झा कानाला.
हा.
गाणी लावून परत झोपलो, तो पी पी पी पी वाजत होता. म्हटलं उठणार गेला त काय करणार झोप जवळ आलेली ना
हा एक, एक तुझा गिराक सोडलास तू मग
अरे काय करू भाई सांगू तुला त्याच दिवशी काल रात्री किती सांगू अ एक दीड दोन वाजेपर्यंत आम्ही, मी आणि प्रदीप मस्ती कर बसलो होतो.
हां
त्याच्यामुळे, आणि तो किती सांगू तीन तीन, साडे तीन ला काहीतरी आला होता वाटतं तीन, साडेतीन, चार वाजता
हा
आणि झोपड पडली ती पूर्ण
बर!
ते त्याच्यामुळे उठलोच नाही, उलट तथून फोन घेतला हेडफोन लावला गप नाही गाणी लावणी परत झोपलो मस्त
बरं केला झोपेचं काम केलंच पहिला
मग काय करणार, झोप पुर्ण नको?
तिका ना म हिशब देन मगुठे जातणार ना तम्हीग
रूमला इथं वाढीत होतो, मित्राच्या.
कोण, किशाच्या की?
हो किशर रूमला जातो नाहीतरी दुसरी आता आम्ही रूम घेतली आहे ना इथ वैबवाडी इ केश तला
अरे बरं केलात मग केक सिटीला तो मंथन मला ती रूम म्हणत की
होय होय, तीस तीस.
हा हा, किती कोण कोण जाणत तुम्ही?
मी मंथन, ऋतु! अ प्रदीप, अ परत आपला हा, प्रदीपचा भाऊ.
दीपक.
हा दीपक
हां.
आणि कोण रोहित आपला सेकंड इयरचा आणि दोघे जण अस आहेत एक सिनियर आहेत ते ते थर्ड फोर्थ जाते ते आहेत.
हां.
होय.
ह
आ तुन जाऊन हा, बोल बोल काय म्हणतोस?
हा बरं आहे, म सात भाडं वेड परवडते की?
हा जायला परवडतं कायला. कॉलेजला कसं जायच नाही ना ते दुपारनंतर जातो ना रे. हम्म त्यामुळे.
ह आम्हाला बघायची होती रे वैभवाडीत
हाय आमच तर टेक सिटीला की रूम हाय शिल्लक.
हां.
बघा घेण्यार असला तर घ्या
अरे, घरून परवानगी भेटत नाही रे अजून ते म्हणततो. बाकी विशय अ आरे हो तेच तीस हजार करणार आहेत आणि हे वीस हजार करणार आहेत.
हा मग कसं परवडणार परत आणि काहीतरी मेस पण वाढवणार आहेत काहीतरी.
मेस ही बाध होणार हेत म्हणतो.
हो तीच ही बंद हून, दुसरी होणार रे ओपन. होय.
हम्म ते कसं परवडेल?
तेच ना.
हा.
पण जेवण, जेवण मात्र कॉलेजी भेटना आपल्याला.
अरे जेवण क्वालिटीचा विषय आहे, ते इकडे तीस हजार द्यायचे. आणि तिकडे तीन हजार द्यायचे, जे खाली खालीच लाखभर झाले, बीए मए ए सारखे.
होय.
हा आणि ते काय, स्कॉलरशिप थोडी येते आपल्याला?
तेच ना.
तुजी स्कॉलरशिप आली होती ना?
हो आली ती भरली ती.
हा आणि हिची खालची मेसची आणि ती पंजाबरावची आली की
नाही नाही ती नाही आलेली. दुपारनंतर जातो रे, सकाळी झोप असते ना डोळ्या हो, हॅलो!
हा हा, काम करून आल्यानंतर.
होय डोळ्याची झोप असते ना रे त्याच्यामुळे
बरं आहे मग, आट अटेंडन्स लावायला फक्त जाता.
नाही दुपारनंतर, लेक्चर प्रॅक्टिकलला जातो.
इंगज नाम घेतात की हा हा आम्हाला विचारतात की आम्ही असं सु्टी किती दिवस झाले सु्टी मारतोय.
नाही काय अजून तर नाही कारण आता सुटे दिवस आहेत ना रे. हम्म त्याच्यामुळे तर सध्या तर काय विचारत नाहीत.
आजी लावतोयस ना अटेंडन्स? हम्म हम्म हम्म हम्म बाकी म तुझं काय चाललंय?
ब .
आपल्या खेळायला जायचं आपलं ह्याला जायचं होत फिरायला. फिरायला जायचं होतं.
हो जाऊया ना.
हा कुठे जाऊया?
हम्म कुठे जाऊ या आपल्या हेला. अ धबधब्याला आपल्या आदी इथून जाऊया नापण्या धबधब्याला.
हा.
तेथून म दुधकापसर राजापूरला जाऊ या.
हां
मग तिकडून कसं सवत कडा आन कशई बीच, कुणकेश्वरला
हा हा हा तसं पण किती जाण आपण येणारे आहेत का सगळे?
येणारे आहेत रे तयार आहेत पण आता ऐन टायमला बघतो दांडे कोण माराय नाही पाहिजे.
हा तेच म्हंटलं ना ते हे गुपचुप फिरणारे पण भरपूर जण आहेत रे.
तेच ना आजच बघ ना हा आपला ईशान, प्रथमेश आणि हा कोणतो आपला अ दे देवेंद्र ते द ते ती गेलेली फिरायला.
स्टोऱ्या मुद्दाम टाकतात ह आपल्या दाखवण्यासाठी.
होय अरे काय सांगू प्रथमेष आ अचानक आला रूमवर
हां.
मी नुकताच अंगोबिंगो कपडे धुऊन आलो होतो.
हां
बघते तर हा आपला तयारी बिअर करून आलाय म्हटलं काय रे ब चालला कुटे?
हां.
तो बोलतो फिरायला चालो म्हटलं अचानक मधी. काय बोललं ना काय नाय नाय बोलतो असंच झालं.
तीत कशाला हे आदल्या रात्री यांची प्लॅनिंग झाल्ली असणार आहे.
ते काय पण सांगायल तर पाहिजे की नको रे बाबा आम्ही पण बघला असतो ना म. एक दिवस आम्ही काढून आलो असतो.
हो तेच ना.
काय रे
मत ऐकटे इथे फिरता. हा सगळ्यांना सांगितल असतं सगळे आले असते ना.
तेच ना मरू इथे तर इथे.
हो इथल्यायेत तर चल ठीक आहे ना.
तेच नार तुला तरी पटतेंय का सांग मला?
नाही ना एकटे एकटे फिरायचं मला नाही पटत सगळ्यांनी मी मी तर मंडळी सगळे एकत्र असले की कशी मजा येते रे.
तेच ना आता हे दिवस काय परत येणार आहेत?
हो तेच नाही आहे कधी परत परत येणार आहेत का पुढे जाऊन का काय जण जातील बाहेर.
हम्म.
बाकी कॉलेजचे काय ऍडमिशन सुरू झालेले ऍडमिशन आणलं विणलस की
ॲडमिशन आणली आहेत दोन
हा कोणाकडचा, जयशलाकडे नेलस की?
होय नाय काय सरांकडून देलेला.
हा हा हा हा, आपलं काम झालं पाहिजे रे.
अरे काय करणार ती पुरडा आहे सरळी गेली होती ना ती.
हा डाळे सरांकडे गेली, तुझ्या मार्फत न्यायची ना मी आणली
अरे पण ते डायरेक्ट सरांंकडे गेले होते ना, आधी त्याच्यामुळे वाट लागली.
हा हा हा, तेच झालं.
नाही तर मीच घेतलत त्यांना आधी.
हा हा ती घाड्या आणलेली ती की
एक गाडी आणलेला आणि बाकीची मी आणली होती रे बा.
अरे तेव्हा मी होतो, तो दुसरा वाला आणि ते दोघंजण आलेले ना. तेव्हा आम्ही होतो स ह्याच्या समोरच बसलेलो होतो.
होय काय?
हम् हा गाडी आणि मी दोघ जण आम्ही बसलेलो होतो.
तेव्हा काय कॉलला होतो की न्हवतं मी?
तू कॉलेजला काहीतरी दुपारनंतर आलेलाच त्या दिवशी. कारण आ हा पाटील मॅडमनी ना हे या आ कुठली तरी असाइनमेंट द दिली आणि ती आम्ही केली नव्हती दोघांनी. आणि नेमके ते दोघ जना ऍडमिशन साठी आलेले, तर आम्ही दोघांनी काय केला? की, चला जाऊया बाहेर. ऍडमिशन आणले ना, बाहेर जाऊया मॅडम काही बोलणार नाहीत, असा बाहेर गेलो, मग जयसरांच्या इथे गेलो. आणि घाड्याचा काय विषय झालेला, की त्या एव्हीएश मॅडमने त्याला पेपर लिहाय दिला नव्हता. घरन अर्ज लिहून आण, घरची सई घे. पाटील सरांची सई घे आणि मी माझ्याकडे ये आणि मी मी तुला पेपर लिहाय देते सेशनरचा.
हा.
त्याचा असा विषय होता, माझा मॅन्युअल दिलेला नाही कारण पैसे पूर्ण नाहीत माझे.
हा
हा मग ती पहिली दोन्ही प, ऍडमिशन नेली आणि मग एक मी आणला एक घाडी झालेला, असं सांगितलेलं.
हां.
त्यांचे डॉक्युमेंट लिहून घेतले, आमच्या दोघांचा रेफरन्स म्हून आच्या दोघांची नावं लिहून घेतली, आणि त्यांना पाठवल्यानंतर घाडी गेला, आणि घाडी म्हणतो मॅडम अशे असे मला पेपर देत नाहीत. अर्ज लय सांगताय, सही सांगतायत जयसर म्हणत होता, पहिला वर जा अन् मॅडमला लावून मला फोन लाव. तू त्याचा विषय चालू झाला, मग. मी गेलो, सरांने म्हणलो सर मॅन्युअल घ्यायची होती तुझी फी किती आहे तसं रा आताच दिलेय काय बघा जरा काहीतरी, मग त ऍडमिशन असल्यामुळे हा चल देतो चल. असं म्हणून आबिला घेतला आणि मॅन्युल हातात टेकवला. हा म्हणजे विषय तो पण झाला ना माझा.
मग तुम्हाला काय देेत, देणार की नाही हे?
हा.
तुम्हाला म्हटलं, काय देणार की नाही?
आता आता, तो म्हणाला आहे ना मदत करणार.
हम्म.
पाटील सरांच्या केबिनमधून गेलेलो, पाटील सर मणाला एक एक प्रत्येकी आण ऍडमिशन. तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मदत करू, हे करू. म्हणजे तुमचा सहभाग असेल तर सगळं करू तुमच्यासाठी.
हा हे बघ आपले मित्रमंडळ पण आले प्रदीपनी.
हा या बर बरं आहे, तुमच्या मदतीला असत ते बरं आहेत दोघ जण.
माझी बोलायला, बोलायला कोण नाही. फकस्त मोबाईल वर, पध्या असत जरा बोलत
हा पद्या, पद्या दोघंजण भारी येते दोघंजण भाऊ भाऊ.
होय, आंटिक पिसत रे.
असं कशाला बोलतोयस?
अरे काय सांगू भाऊ भाऊ एक असून बोलत नाही. म्हणजे सांग विचार कर.
काय म्हणतो?
हो बोलत नाही म्हणजे बारका बोलत नाही.
का रे?
मोठावाला मनसोक्त बोलतो, बारका बोलत नाही.
हा का?
बारका का बोलत नाही काय माहिती.
काय झालं, दोघात भांडण झालीत.
नाय काय माहिती. बोलतच नाहीत. काय माहिती काय विषय काय झाला काय कळत नाही बाबा त्यांच.
राह दे राह दे दोघांचं पटेल तेव्हा येतील एक साथ.
कधी पटेल काय माहिती.
एक विषय झालेला आहे ना
होय.
तो कधी येईल काय मा
चांगलंय आहे का? नाही सेम. मग राहू दे सोड. आ.
ती दोघ जण एकत्र कधी येतील काय माहित.
हो होय. हा एका रूमला असतात, आता आमच्या रूमला हायय रहायला.
हा का?
होय आता भाऊबाज मधलं सोडून कसे जातील रे.
बरोबर आहे बरोबर आहे तेच आहे. हं काय नाही जरा एक काम होत करा मग करतो तुला.
हो चालेल चालेल. मी करतो मग थोड्या वेळानं तुला.
चालेल चालेल ठेवू का मग? हम्म चल.